हॅलो, हा ताई आवाज येतोय का माझा?
हो, हो येतोय.
हा तेच मकाशी थोड पाह पाहुणे आले होते
ओके
म्हटलं ते गेल्यावर करु नि वान
ओके त खूप छान माहिती सांगितली पण मला त्या म्हणजे नन काहीतरी माझ्या जनात भर पडली खर मला आधी ख ही गोष्ट माहिती नव
माहिती नव्हती का अच्छा ते ना ऍक्च्युली त्याच्या पुढे पण असा आहे म्हणजे तो नचिकेत नावाचा मुलगा असतो ना तर तो म्हणजे मीठपर्यंत सांगितलेले बर तुम्हाला हा ते हा ते मृत्यूनंतर शरीर अ उत्पत्ती पण होत नाही आणि हे पण होत नाही असं म्हणतो मग त्याच्यानंतर मग तो ना हा हा मग तो नचिकेता विचारतो म्हणजे श्रीकृष्णाला की जर असं आहे तर मग अं मृत्यूनंतर जर सगळ्यांच असच असेल तर मग सद म्हणजे जे चांगले लोक वागतात त्यांच्यात आणि जे वाईट लोक वागतात त्यांच्यात काय डिफरन्स आहे म्हणजे काय फरक आहे त्यांच्यामध्ये दोघांना पण सेमच तू हे करतोस मग ते असं श्रीकृष्ण त्याच्यावरती असं उत्तर देतो की तसं नाहीये जर तुम्ही चांगली कर्म करत असाल तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला सद्गती म्हणजे सच्चिदानंद पद प्राप्त होते म्हणजेच काय तर स चित आनंद म्हणजे तुम्ही कायमचे कायम सुखी असं राहू शकता त्यासाठी गुरुमार्ग धरण हे गरजेच त आणि तुला योग्य गुरु मिळाल्यानंतर तुला तो मार्ग सापडेल आणि जे लोक वाईट कर्म करत असतील तर त्यांना या चक्रातून फिरतच राहावं लागत अस ती स्टोरी एंड म्हण त्या सोरी होत की आप आप जीवन म्हणजे दुसऱ्यांसाठी थोडस चांगल म्हणजे थोडं चांगलं व्यतीत करायचं असं
ओके म्हणजे स्वतःचा वि ओके स्वार्थी स्वतःचा विचार न करता समाजापण समाजाचा पण विचार आपण करायला पाहिजे. अ अगदीच आणि तुला सांगू का ग तुझ्या पद्धतीने सांगितलं ना की आपण बघ ना समाजाच देण लागतो ही गोष्ट. लोक विसरलेत म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराजांचाच विषय निघाला मगाशी आपण देहू आळंदीचा विषय निघाला तर तुला सांगू का कि समाजातील लोकांनी किती त्रास दिला त्या भावंडांना प्रचंड त्यांनी त्रास सहन केला. अतिशय हलाकीचे दिवस काढले पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील म्हणजे त्यांना जीवन जगा अशा प्रतिकूल पर परिस्थितीत जीवन जगावे लागलेले असून देखील त्यांनी आपल्या मनाचे संतुलन पण कधी ढळू दिले नाही आणि कधीही कोणा बाबतीत कटुदा देखील त्यांनी बा बाळगले नाही आणि एवढं सहन करून एवढं छान आयुष्य जगून एवढ्या कमी वयात त्यांनी बग म्हणजे एक भगवत गीतेचा सार आपल्या मराठीत त्यांनी भावार्थ दीपिका या नावाने त्यांनी सगळ्यांसाठी खुला करून दिला म्हणजे हे बघ ना लोकांसाठीच त्यांनी आपलं आयुष्य व्यस्त केले. भले लोकांनी त्यांना त्रास दिला किंवा काहीतरी खूप आपल्या संतांकडून खूप घेण्या सारखं आहे गं
खूप म्हणजे खूप जास्त ते ज्ञानेश्वर महाराज हम् हम्म
तू जसं मला म्हटली की गुरु अ गुरुचा आपल्याला अ अ हा रस्ता दाखवू शकतो तर तू गुरु केलायस का? क कोणता गुरु केला आहे ते सांग ना मला.
म्हणजे मला असं म्हणजे माझं असं पर्टिक्युलर असं हेच गुरु आहेत बाबा असं काही नाही पण मला थोडस जास्त ना वामनराव पै यांचं नाव ऐकलंय का तुम्ही? त्यांच थोडं पटतं. सद्गुरू वाम- -नराव पै जे आहेत म्हणजे त्यांच ते विचार थोडेसे मला पटतात आणि कसं असतं माझं म्हणजे मला पटकन ज्या गोष्टी चांगल्या वाटतात ना त्या मी म्हणजे असं हे करून घेते की हा बाबा यांच्याकडून यांच्या कडून हे शिकायचं त्यांच्याकडून ते शिकूया त्यांच्याकडे किती छान म्हणजे असं थोडं थोडं सगळ्यांकडून घ्यायच असं म्हणजे पर्टिक्युलर एक नाही आणि माझ मन पण अस म्हणजे एकच तर एकच अस फॉलो करायच असं पण नाही. होत मला अस पण हा त्यांचे हा त्यांचे विचार खूप पटतात मला म्हणजे त्यांचे जे म्हणजे जे काही सांगतात प्रवचन वगैरे ना ते खूप छान वाटतं मला ऐ- -काला म्हणजे असं प्रॅक्टिकल पण अस हम् ॲक्च्युली कसं होतं ना म्हणजे मी ज्यावेळी कॉलेजला वगैरे जात होत त्यावेळी त्यांचा रविवारी सकाळी सह्याद्री वाहिनीवरती प्रवचन लागायचं मग त्यामध्ये त्यांचं विश्व प्रार्थना म्हणजे सगळ्यांनाच चांगली बुद्धी दे, आरोग्य दे हेच आहे त्यांच सगळ्यांसाठी हम्म सर्वां हा हा ते ते ते आणि पूर्वी कसे मी खूप उपवास करायचे थोडस म्हणजे देव लहान असताना मला नाही एवढं म्हणजे हा बाबा आपल्याला असं असतं ना की हा गणपती बापा कडे काय हा हा हा हा अशी असं माझ खूप होत की हा आता गणपती बाप्पालाही मागितलंवरे देनूप पॉस केल्यावर असं होईल तसं होईल पण माझ्यांना थोड्याफार म्हणजे आता व्यक्तिगत मला त्या अंधश्रद्धा वाटतात बाकी कि असं काही नसतं की उपवास केलं म्हणून आपल्याला देव हे करेल
अगं पण तू बघ ना त्याच्यात म्हणजे मीण सॉरीत मी थोडं डिस्टर्ब केलं पण ना मी पण ह्याच मता पण आताचे जे आहार तज्ञ आहेत ना ते ब गात पोटला विश्रांती द्या दिवस काही खाऊ न म्हणजे तो त्यासाठी उपवास नाहीे पण यासाठी मात्र फायदा होणार आहे त्या गोष्टी असं मला वाटतं म्हणजे उपवास म्हणजे साबुदाना खाणं चकली खाणं हे नस पोटाला आराम दिला तर वेगळ्या दृष्टीने आपल्याला तो देव पावेल असं मला वाटत
आणि पूर्वीच्या लोकांच कसं व्हायचं माहितेय का खूप पूर्वी की उपवास हा केला जायचा नाही घडला जाय म्हणजे ते इतके नामात गुंग असायचेना देवाचे नामस्मरणात कि त्यांना तहान भुक्याच भान नसायचं आणि त्यामुळे त्यांचा उपवास घडायचा आता तसे जबरदस्ती उपवास करा करा मला तर करा म्हटलं ना उपवास त्या दिवशी आमकाच जास्त भूक लागते
येस ते अगं सेम पीच सेम आपलं ह्या बाबतीत एक एकदम सारखं आहे मला पण हाच प्रॉब्लेम आहे मी अशी भुकीी राहू शकते हा दिवस म्हणजे दिवस दिवस मी कधीच भुखी राहू शकत नाही मी तशी मला लागतं खायला पण मग आज उपवास आहे म्हटल्यानंतर मी सकाळीचं काही काहीतरी खाऊन टाकणार
आणिध ते दिवसभर आज उपवास आहे पापला ते एक सारखं करी मेडवत असत
हो बाबा असेम ग माझं पणच खूप होतं आणि जस क आता म्हटली ब म अ सद्गुरु वामनराव पैल तुला सांगू का मला काय य बऱ्यापै आता मी किचन म वरे जेव्हा स्वयंक करत असते ना तर मला सारखं कोणीतरी बोलायला लागतं गप्पा मारायला लागतं मी तसे फार गप्पा मारायला मला आवडतात किंवा माझ्या कानावर तरी काहीतरी कोणीतरी बोलत राह दे आणि तुला सांगू का मी इथे एकटे राहते म्हणजे मुलगा शाळेत मिस्टर ऑफिसला वगैरे ते उशीरा येणार मग मुलगा परत संध्याकाळी क्लास पण जातो मग मी जेव्हा स्वयंक करत असते का त्यावेळी मला ना सवय आहे दूरदर्शन व ना एक सखी सह्याद्री म्हणून कार्यक्रम लागतो बघ तर मी ना हा तर तो लावून देते अशी समोर त्याच्यात खूप तज्ज्ञ मंडळी त्यांनी बवले असतात म्हणजे सखी असतात छान त्यांचे प्रत्येक केत ््रातली ती जी सखी आहे तिने वैशिष्ट्यपूर्ण काम केलेलं असतं त्या क्षेत्रामध्ये आणि तिचे अनुभव किंवा एक मार्गदर्शन म्हणून ती आपल्यासमोर बोलत असते सो मी असंच एकदा तू जसं म्हटली सद्गुरु वामनराव पई त्यांच्याबद् बाबत मी त्यास की सह्याद्री कार्यक्रमामध्येच ऐकलेलं थोडसं आणि नंतर युट्यूब जसं की आता माहितीचा सोर्स आपल्याकडे बऱ्यापैकी तिथूनच मिळतो मी युट्यूबला त्यांच्याबद्दल टाकलं तर त्यावेळी मी अस सर्च कर कर एक उर्मिला निंबाळकर म्हणून मराठी अभिनेत्री आहे बघ हा तिच्या तोंडून पण मी त्यांच्या विषयी बरच वेळा ऐक तू सांगितलं ज सत मग आपल्याला पण वा काय असेल बघूच्या एक प्रव त्यां ऐकली आणि मु म त विश्व प्रार्थना जी आहे नातामाघश्मी म्हंटली हे ईश्वरा सर्व म्हणजे इतकं त्यातच किती आहे ना ग त्यात तेच अ ना तू तरी सगळ सार सजतो म्हणे सगळ्यांना चांगली बुद् दे सगळ्यांचं भलं कर सगळ्यांचं कल्याण कर किती म्हणजे ओर एक खूप हम्म हम्म हम्
हा म्हणजे मला तरी कस होतं ना आता आपण समाजात राहतो तर अशी थोडी खूप अशी गरीब लोकं वगैरे दिसली ना खूप मन ह हयचं माझ पण असं होतं की माझ्या पण बाहेरची तितकीशी परिस्थिती खूप छान आहे बाबा अशी नव्हती मग प्रत्येक वेळी आपण आर्थिक मदत एखाद्याला करू शकेन नाही करू शकेन हे आपल्याला नाही माहिती ना मग ऍटलिस्ट त्यांच्यासाठी प्रार्थना तरी मी ह म्हणायचे कि देवात्यांच म्हणजे मला अजून पण आहे ना असं खूप गरीब म्हणजे आपल्याला नाही म्हणजे मला असं ना अजून पण मला अशी आता एक छोटी मुलं असतात गरीब आपण लगेच का त्यांच्याू शकत किंवा अस वाईट वा तर खूप असं बघितलं तर पण मग हा बाबा ही प्रार्थना तरी करू शकतो आपण की हा तर काहीतरी तरी असं म्हणून
अगदीच म्हणजे ख अगदीच आर्थिक प्रत्येक वेळी आर्थिक मदतच गरजेची नसते बऱ्याच वेळा ह्या अशा गोष्टी सुद्धा त्यांना मदत होत असते अगदीच अगदीच आणि मी पण आता हे करणार आहे मला खूप एक मोठा लेसन दिलाय आजच्या कॉलने मी शंभर टक्के करणार आहे
हा अस हे नाही म्हणजे मला असं वाटायचं की काही काहीतरी करायचं पण आपण स्वतः आधी आपल्या पायावर तरी उभं राहायला पाहिजे ना त्यांना मदत करण्याच्या आधी आणि आपण तितके मोठे होऊन त्यांना सगळ्यांनाच तितकी मोठी मदत करेन नाही करेन पण टलिस्ट त्या मुमेंट साठी आपण ही प्रार्थना जरी केली तरी ठीक आहे असं म्हणजे थोडस समाधान वाटतं की काहीतरी बाबा आपण प्रार्थना तरी करू शकतो
अगदीच अगदीच मग ह्याच नोटवर मला असं वाटतं आपल्याला काम पण भरपूर आ ड आहेत घरात याच नवटवर आपण कॉल बंद आहोत की आपण देखील आर्थिक मदत ठीक आहे पण एक विश्व प्रार्थना नक्कीच करू या रोज ठीक आहे च चल ठेव मग
हो हो बाय